हॅलो
इंद्रला
हा येते काय आवाज
हा येऊन राहाला
ल हो ते पाऊस आहे की चालू त्याच्या नेटवर्क कमी जास्त होते ना
हा
हम्म झाले काय जाऊ ना
जेऊनच सध्याच झाले वारात गेल तो वारात नाही डबा आणला जेऊणच
एवढं पावसात वावरवर पाऊस चालू आहे ना
काळूनच गेलो ना आम्ही सहा वाजता मग तिकडून आल तो डबा हाता आणि जेव न केले हॅलो
ते कॉल आलता मला त्याच्यान आवाज आवाज कटला होता
हव
वरच्या नाहीत त्या घडी वरच्या एका फोन आलाता मला त्याच्यान आवाज कटला होता म्हणून मी ना चालूच ठेवला कारण ते कट झा कोण क मग दहा मिनटं झाले त तर होत नाही ना मग ते
नाही
दिसल्याून सांगतो ह मग
तेचे झाले तेसक
नाही पण त्या फोन लाव राहि ना मग मला आता कशासाठी लावून राहिलं का नाही
त्या घडीवरर त्यास ना ते वैभवी
हो त्या ज्योती हो ज्योत केेशवमसाय त्या
झालेय तेचीे वाटते तीस
हो का मण त्या स साधा फोन लावू राहत काही काम
तीस कॉल झाले एका जणाला पाच खेपबी लावला चालते ना.
चालते ना हो ना मग ते तुम्ही मला लावला नाही अगोदर तुम्हाला लावतो मग मी कसं अजून पाच स व्यक्ती अे जवळचेच असत की मग दुसऱ्याला फोन लावाच काम नाही. मुले काना नागपूरच्या लेडीज चा फोन आलता, आन सोनाड्याचे आलता मी दोन तेच केले मग‌.
हा ना.
ते दोन तीस केले म्हटलं पाच पाच वेळेस लावला चालते. हाव काय तुमच्या सासूबाईचे किती तीस कॉल झाले का.
झाले तीस त्यांचे.
हा दिले दो हजार रुपया पेमेंट.
होव दोन हजार आल ते.
मी तर मला कॉल झाले नाहीच समजा आता समा तुम दहा मिनट झाले तुम्हाला करतो रिटन.
हाव
मग समजते म तस काय म्हणज कारणी मी पेमेट चेक केलं तर एकशे एकाहतर दाखवून राहिलं.
फक्त.
हो तेच तर माला काही कॉल खालीच गेले ना. आता मी कसं तुमचा व्यवस्थित कॉल उचलला आणि व्यवस्थित तुम नेटवर्क मध्ये येऊन बोलतो. तसं आपल्याला कोण दहा मिनिटं दिले तर ले आपण माणुसकन दहा मिनिटं द्या की नाही पण बाया तशा करतच नाहीत ना.
हा बंद करत असती.
हो बाया कसं करतात भातच कट करून टकतात. तीने दहा मिनट झाले काय बरं ठीक आहे ठेवतो मग भातच
नाही मंग नाही बोल चालेल फक्त असं चालू राहू चालते पण ठेवायला नाही पाहिजे. दहा मिनिट त्या दिवशी प्रियान तसंच केलं म्हणजे ते काहीतरी काम आलं तर च ठेवायचंच काही मोबाईल चालू राहू द्याला.
हा हा पण चालू राहते चालते मोबाईल.
फक्त बंद नाही करायला लागत.
हा फक्त बंद नाही करा लागत तर नेटवर् मध्ये ठेवा लागते म्हणज कस दहा मिनिट होऊ जात ना. तुम्ही आता तुमचा याच्यावर माधुरी हो काय तुमच्या याच्यावर माधुरी प्रकाश म्हसाय आला याच्यावर.
हा ना माझजवळ मोबाईल नाही ना याच्यातच गेलाय ना घरच्या मोबाईलला.
हो का दादाच्या मोबाईलमध्येध्येेल शकता.
हम्म मी आजच बोलून राहील मा पोर्गीच बोलत असते.
खरं काय.
हो तिनच केले मांगे एकखे दोन हजार आले ते तिनच बंद सोडवले.
हो का.
हम्म नाहीतलं बाई मलग बोलता येत नाही भाई हे नाही करत नाही‌.
ह तुमची पोरगी तुमची पोरगी मोठी आहे समजते तिले. आ आमच लेकराला काय समजत ते आता पोरग कालच म्हणे म्ह मले किती काय नाही, मोबाईलच्याच नादी लाग फोनचत म्हणे म चालू फोन तु किती बा फोन कर तात म्हणे.
धंदा राहते मग आपला स्वैपाक.
हा तेच ना कामा राहतात ना. एक तर कामही असतात ना मग काम उरकून घेतले पटकपटक कि मग कराव लागते.
हम्म ते शाळेतून आली पाच वाजता क मग करते.
हो हो ते. तुम सासूबाई म्हला नंबर सांगतो, नंबर सांग ना तिनंण मला तुम्हाला आता रिटर्न कॉ करायला तुमंच नंबर लागेल ना.
हा तुमच्या जवळ येल नाही का आता.
आता तुमचं नाव आला फक्त नंबर थोडे आला याच्यात याच्यात नंबर नाहीेत ना.
नाही ग
नाही तुमचा नंबर लक्षात असशेल ना मग
हा नंबर माहित आहे.
हा जो समजा ज्याच्याून लावला की तु्ी त्याचाच नंबर.
हा ना मग हाचा आहे ना एकच मोबाईल आहे ना आमच्या जवळ.
अर हो बरोबर आहे पण याचा नंबर असा लक्षात असूनल तर सांगा म्हटलं किती आहे.
अठ्ठ्याऐंशी,
समजा एक म्हणट अठ्ठ्याऐंशी.
तीस.
तेस. अठ्ठ्याऐंशी तीस.
पंचवन.
सेवन.
पंच्याहत्तर,
पंच्याहत्तर
पंच्याऐंशी.
बरोबर म्हणजे कसं तुमचा कॉल कट झाला की नाही आता पाच मिनिट झाली मी तुमची. तर मग तुमचा कॉल कट झाला की मी तुम्हाला रिटर्न कॉल करतो.
ह ना.
तुम्हाला कॉल केला कि मग समजा म्हणजे मग माझ समस्त कमप्लीट होते कायच.
हम्म मग तिस कॉल झाली की बरोबर समजते.
हा मग ते पेमेंटचे समजते न नाही होत किती होते काय होती नाही तर मग, बसते रिकामे ते करत नाही.
हा मग काही कल नाही पुर
नाही तर नाही पण तुमच्या ससुगल झालं ना आ सांग राहिलं ना ते दोन हजार रुपय आले म्हणून.
हा ते रात्री झाले कॉल झाले ते लागे दोन हजार रुपये आले.
हो का.
अजून मी ते हा पहिले नाही आल ते.
मग माला कसं आहे मगने कॉल खाली गेले असतील की नाही.
कॉल खाली नाही जाऊ द्याय लागत ना मग.
हा मग माय कॉल खाली गेले ना काही म्हणून तसं झालं मग ते. मला पहिले पहिले समजतच नाही ना मग कुणीहीी फो उचलला की दोन तीन शब् बोलल कट करून टाके.
नाही कट नाही कट नाही करायला लागल आणि लागे आपल्याला कोणा नाव नाही विचारायलागत. नाव विचारलेस की.
हो का.
मग ते कट केले की नाही त्याचे कमी पैसे येतात ना.
होसं आहे ना
हम्म
मी मला माहितच नाही ना कारण मी पहिल्या वेळेस केलंच नाही ना
नाही का आमहीन केतना
नाही नाही मी पहिल्या वेळेस केलंच नाही मी फक्त ते पहिले टास्क चालता कि तो तोच पूर्ण केलता फक्त जे लिहूनचे होते की नाही लिहून वाचून होते तेच पूर्ण केलंत मी
हजार रुपये
हो का
मागच्या याचे हम्म पहिले दोन आले मग हजार आले हम्म
मी ना सगळेत पहिले के सगळत पहिलेचं होत ते केलत मी
हा हा जेवण झालं औरातून आलो आणि जेवण केली
हो काय होतं?
हो. तन नाशकचा फवारा नव्हता मारला का मग?
नाही. अमी तन नाशक मारत नसतो. हम् हम्.
हो, बरोबर आहे.
खराब होते ना तण नाशक न होे बघत
पण मग ते तन नाशक नाही मारलं समजा तर, समजा गवत होती जास्त.
आ
तन नाशक नाही मारल तर समजं गवत होते जास्त मग वावरात.
हा ना. आता आमच्या घरी आला होता हिचा.
कोणाच?
ते ज्योती. दोन राहील तर.
हो काय मग बरोबर आहे. म्हणून तर म्हटलं ते मला फोन करून राहिला ना.
हम्म, आलता तिचा आता.
हो का, ते मला आताही लावून पाहालता ना म्हणजे मंगाशी लावलताना आताही लावला.
हम्.
पण मी म्हटलं, आता मग मधतच फोन कट केला तर फालतू कसं तुमची दहा मिनिट होत ना म्हणून मी ना उचललाच नाही.
हाव ना, मग अर्धच होते कोणाच बी.
हा, कोणाचाही अर्धच होते. मी आता तुमच फोन कट झाला की नी की तुम्ही ऑनच राहायचा. मी तुम्हाला रिटर्न फोन करतो.
हा, मी आधी
हो, म्हणजे कसं मग आता तुमचे आठ आठ साडेआठ मिनिटं झाले, आता एक दीड मिनटं झाल की, तुमचं होऊन जाते.
हम्म,
केला तु मलाही समजून जाते, मग काय होते काय नाही तर समोर
हाव, समजते ना तुमाले मग.
हम्म, ते सासूबाईच मग पेमेंट झाल्या पुढे टास्क आला की काय म्हणते?
ते आता पुढेेत पाच प्रश्नाचे उत्तर. हम्म, त्या समजते आपल्याले. ह
हा हा. अनं पण त्या बाया त्याच्याच नादी लागल्या, कोणतीच बाई रिकामी नाही आता.
ते अडीच त व रस्ता कशीला
हो पण आवाज थोडां गुंतून राहिला तुमचं
हा
हे पाणी चालू आहे की नाही पाण्याच्या नेटवर्क धरपकड धरपकड करते ना
गोपाल घरी फोन पाच मी उचलला करून टाकला.
ह ह असं नाही पाहिजे दहा मिनिट होऊ द्या.
पाचच मिनिट राहाला आणि कट करून टाकलं तिला
कट नाही करायचां ना मग नाही बोललं तर चालच ठेवायचं पण
हम
तुम्ही ऑनसहाय आता मी लावतो तुम्हाला.
ह केेले का हॅलो!
य म्हट मी लावतो तु्हाला इकडूनोन आता दहा मिनिट झाले.
दहा मिनिटात झाले दन तीन मिनिट हो.
हा ना दहा दहा झाले ना.
हाल्लला तर काही नाही होत. कमी झाले कमी झाले की हे होतात.
हो का नाही नाही साडे दहा झाले मी मंग तुम्हालावत इकून आता तुम् ऑनस राहि जाल.
हा लाव ना मग लाव मग ठेवतो.